हॅलो.
हॅलो हां बोला काही नाही आराम सुरू आहे आता
हो ना आराम आरामात माहि तेने पणच कधी टाईम होते कधी काय होते तर
आता थोडस फिरायला जायचं होतं आणि आप जेवण झाल्यानंतर फिरायला का
हा.
वाडा ब्रश करत आहे.
हा.
रात्री खराब होतात ना त्यांच्या रात्रीच्या वेळेस पहिल ब्रश करून ठेवत. सकाळच्या वेळेस मग असं जास्त ब्रश करण होत नाही इकडून तिकडून केलं की. चाले शाळेत सायकलवरन.
गाडी आहे का मग तिथून.
हो बस आहे ना.
ग बसन जाते काय नाही.
कसाय फिरतय म्हणजे.
तुम्हाला दोन पुरी येत आहे ना.
हम् दोन मुली
हम.
तुम्हाला मुलगा मुलगे
हा.
तुम्हाला मुलगा मुलगी आहे का.
हा मला एक मुलगा एक मुलगी सातवी आहे माझा मुलगा एक
हा कालच हा. अरे चल. आमचा व्यायाम करतो मग बाहेर जाऊन फिरतो. तर मग बाहेर कोण. आल्या बाहेर मग बाहे येतात म्हटलं बोलतात. थोडस चांगलं वाटत फ्रेश वाटत. ते वातावरण म्हणजे हवा पण असते थंडी चांगली राहते. आता जेवण करुन घेऊ.
आमच्या इकड कोणी बा आमच्या इकड कोणी. बाहे्या निघतच नाहीत बाहेर.
नाही. असतात म्हणा कधी कधी राहातच बाहेर.
आमच्या इकडे बाया येतच नाहीत म्हटलं बाहेर.
फिरायला जात नाही म्हणा होणी कसं बाकीच्या सर्व वाववरात जात तर तेले फिरायचं वेगळ पडत.
हा. आमच्या एक जात को. आमच्याकडे बाया निघत वावर. नाही घरातलंच बाया निघत नाहीच बाहे.
ह का.
हम् जास्त येतच नाही भग.
हम्म.
अ घर जवळ जवळ असले की येतात आमचे घर दूर दूर आहेत ना सगळेचे.
ह बरोबर आहे.
म्हणजे रोड हा रोड वर आहेत. रोडच्या तिकण आहेत एकण या षध म्हणजे. गेट आणि गेटच्या अंदर त्याच्या जना काही एवढं बोलणं होत नाही.
नाही दूर-दूर असल्या कारणान आज. अजिबात होत नाही कारणी आम इडे जवळ जवळ. एकदम भिनती भिनंत समोर है.
दारातून निघाल कि बाया दिसतात.
हम.
आमच्या इकडे तसं नाहीय.
हम्म.
बा बा गेटच्या बाहेर नि. ला व तिच्या दारात झाला गण मग गोष्टी कराव लागते.
मग बोलायलाही जेवत. त्याच्यापेक्षा आपल्या घरातच भर एवढं दूर जायपर्यंत. काधारात उभ राहिलल. े जणार रे.
कोणी विकणार वगैरे येते की मी तर मग होते. जाण मग मग होत काही आलं ज्याला जे पटलं मग घेत घ्याच्या टाइमले.
हा.
एकमेकीला आवाज येतेतात वाटल्यास.
हा हठीग्यावन.
आमच्या बेटाळ्यात मग घ्यायचं असलं की एकमेकीला आवाज देऊन घेतात.
हा आणि ठीक आहे का. सावर भालेवालाही आला कधी तर आवाज देत.
हा हा न ते नाही देत केस. विसावर आले तर तेनी जात.
नाही इकड के भांडे विकणारे येत नाही का गाड्या घेऊन.
हा येतात ना पण. त्याला नाही आवाज देत जस आम्ही इिकून तिकून घेतलं तर मग बाया येतील. त्या बाईयल् त्याले आवाज नाही. तसे झाडण्या विकल्या येतात काही नवीन विकले येते की नाही डेकोरेशन असत.
हम्म हम.
आवाज देतात. हे तर रोजतेच सुरू राहतात व केसावर नेम ते.
नाही असं जर कधी एखादी नाही घेतलं ना तर.
अ आमच्याकडे ब तो केस महाग घेते ये एवढी. एसच देते तेवढुसच देते. त्यापे देतच नाही मी तरी घेत राो काही काही.
का एवढ घात ठेऊन काय करत त्याच्यापेक्षा जवळ. आप भांडा घेतलेला बरर य ते.
हा. मी घेतला आहे तो बारीक चिरी पई लहान डबे डबे असे. ह
हा.
कामातच करडत.
च नाही असं अस घ्या नवीन नवीन काही काही घ्या. चछा.
ड तम इत ययतो. नाही तर काही घेत नाही. हिमान सगरी असिन पल्लागड. तिमक दार अस उ करता.
ते लिपटत नाही.
त आता प्रत्येकाच्या घरी आहे. नाही नाही पट.
काय केलं आज जेबायला.
मी गेला होता. चांगलं पनीर बनव आ मण पनीर बनव मण चांगलं हो पनीरची भाजी केली होती.
आज बजार होत का तुमच्या गावचं.
र गुरुवार दिवशी असते गुरुवार दिवशी
आ.
गुरवारी.
गुरुवारी अस.
हम्म्
गरदीशी बजारा कि तसही म्हणा पनीर आता मिळते ना बेकरीत.
हा कुठ पण येईल भेट आमच्या गावात नाही भेटत.
नाहीय.
आम्हाला एवर खेळूनच आणा लागते.
कावात मी घरीच करत असतो माझ्या इथं दूध आहे गाईचं. अा बरीच चालत असत.
हम् हम् हम्.
शिल्लक दूध जमलं ह.
बीिकत असताना तुम्ही.
हा दूध विकतो ना म्हणजे विकतो म्हणजे अशच घर गिरेक येता
आपलं घरगुती केळी भाजी लहान बाळांना समजा कोणायला लागली कधी तर
कोणी दहा च कोणी वीस च णजे एखाद्या दिवशी शिल्ल उरलं दुत मून लावून देत असतो पणी.
दही ताक
हो का. चांगलं आहे ना काही ना काही उद्योग पाहिजे.
एका जण एका जणाचा उकडा आहे पण दो तीन दिवस आळणे ते झुबली म रोज नाही घेत तीन दिवसांनी लिटरर घेऊन जाते.
हा. काही हिंदुस्ना काही असं त्यां डॉक्टरां
आ.
डॉक्टरांनी सांगितलं अस म्हटलं नाही तर मग काही दर तीन दिवसांनी काही करत असत.
नाही नाही परत नाही ते घरीच ते पोरगीेतले लहान मग ते तीन तीन दिवस पुढते म्हण ते दूध ठेवत असत ना गरम थंड काही करून. फ्रीज मध्ये राहते ना तू अ
हा पुर तस
म ते एवढं राहायचंच तीन दिवस नाही राहायचो आता कस आज नेलं कधी तर संध्याकाळपर्यंत आज सकाळच गेला तर पूर्ण दिवसभर चालते आणि रात्री उरल कध तर समजा सकाळी चालते पण तीन दिवस नाही चालात.
गाडी घेऊन जाते तो आज तमज आज सकाळी नेलं तर उद्या येणार नाही तो डायरेक्ट मग परवाच्या दिवशी सकाळी येते.
हो का ब लहान मुलांना समजा फ्रीज मधलं इतक्या दिवसाचं दूध, नाही दिलं पाहिजे. रोजचं ताजं मिळते ना आपल्या गावा समजा तर मग कशाला,
हम्म तरोज काय माहिती भ त्याच तेले माहित.
हम्म! हो तच नाहीता ना.
घेऊ चहागी करत असेल ना
का मा काय त्यांचं त्यांना माहि तर मी काही विचारवूस केली नाही.
नाही विचारत याचा मित्रच आहे तो चांगला.
ह का.
पण मी काही एवढं विचारलं नाही पण तो पण ते पोरीसाठी दोन तीन दिवस पोरी गिरडते च असं गरम करून देतस.
एकच दिवस जाते ना ति दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते येत असतो सकाळी
हव काय.
हा आता आजलेलं उद्याचाच दिवस जाते परवा तिसरा दिवस निघायला की येतेस सकाळी.
ह ना दिस आज सकाळी नेलं तर आज पूर्ण दिवसभरही राहते आणि रात्रभरही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पण रा ते ना मग दिवसभर रात्रभर मग परवा ते म्हणता ना सकाळी,
हा पु सप्टचे ते तिसरा दिवस निती की नाही.
हो तिसराच दिवस आहे यानंतर, अ
दस् दिवस,
बर आहे काही लोकांचं काही असते आता आपल्याला. काय माहिती एवढं,
नाही ते सांगते ना! बरं मी काय म्हटलं झालं आहे दहा मिनट,
बरं मग झप्ता क काय,
आता नऊ वाचले पाहतो मी थांब तुम्हाला फोन,
बरोबर कॉल करज साध कॉल करज, होकले,
बर नाही तर मग सकाळी करू ना
असं करू सकाळी करू पण आठवणी न करत
हा तुम्ही करज नाही तर मग मी करीन फोन हा
अ